चाललं आवरायचं तिकन काय प्रॉब्लेम आलाय.
काय माहिती जरा विचारायला पाहिजे आता
तेचा स्क्रीनशॉट. काढून ह्याला ग्रु कर टाके.
म्म बर बर.
म्हणजे वर्षा कोणा त सांगते मग
हा हा टाकतक
हे करन तर व्यवस्थित आलाला ग.
होय होय रात्री पण तसच झालं.
तू नंतर पण ट्राय करते केलेली जेवन झाल्यावर
नाही नाही जेवण होऊन भांडी घासायला मला साडे दहा वाजून गेल ते. अ परत म मेसेज करता तुम्ही का ऑनलाईन दिसला नाही हा म क्लासला राह दे म्हटलं मग आणि लईड गे ते बाराला लाईट येत्या होय शाळा सु येत.
सुरू ये.
होय.
ह ह ह चाल चालेस व्हय.
हा आज मुलग्याला घेतला नाही जातो म्हणलं चालत सोड येत्यात रोज
आवरलं सगळं घरातल.
हा आवरलं भांड तेवढी घासायची की
हा हा ते काय सासूबाई करतील.
हा करत्यात.
एकाच व्यक्तीला पाच कॉल करायचे मगच दुसरं पाच करायचे असतात असं आहे काय.
हा हा तसच आहे.
तझ्याकडून जरा प्रॉब्लेम आला सांगायला पाहिजे तुझे पण पाच व्हायल पाहिजे कि ते शोध दुसरे पण करता. आणि तू आता दुसऱ्या कोणाला पण एकासराऱ्या कोणाला दुसऱ कोणाला पण नाही करू शक कयेत का चाल
नाही नाही नाही करू शकत. मग दुसऱ्याला पण तेच प्रॉब्लेम येणार ना.
होय का. जर मला ला तर तो थोड्या वेळ न दुसरा नंर ट्रय करून बघ की.
नाही तस एकाच व्यक्तीला पाच कॉल सांगितले ना तिने
हो का आणि काल एक ग्रुप वर पडलेल बस तीस कॉल म्हणता म्हणता छत्तीस कॉल पडल्यात. बघितलीस तू मॅसेज
स्क्रीन स्क्रीनला तेवढं दाखव त ये हा.
ह जेवण
जेवन. नाही नाही गेल्यावर करायचं की.
आणि काय म.
न्यू मथ तुमचं तुमचं
सगळं झाले फक्त धोन धुवायचे राहते
हा हा
अर पोरग्याचे क्लास सुरू झालात तू लवकवरून गेला पोरग्यात तवरल्या आंघोळ केल्या
मुलगा आणि एक मुलगी आहे र
हा
हा हा किती वेला आहे मुलगा
मुलगा आठवीला
निंगिक
मुलगी चौथीला
हा हा
तुझा पण जात असेल मला वा
हा त्याला घेऊन येतोय रोज नाही जाणलं मग
अस जा दे का
हम
घरातली कावळ आहेत का रात्री
नाही नाही
सासूबाईदण
नाही नाही कायन असतते त्यांच
हा तेच म्हटलं आणि लांबेच्या अर्धा किलोमीटर
हा एक अर्धा किलोमीटर आहे कि तेवढं शरीराला व्यायाम पण पाहिजे ना
हो वयाम पण होतो सोडते पण बरोबर
रोज नहायला येत सोडा येत रोज नयला त्याच सोडा येतात म्हटलं
नुसं चालायचं म्हटलं तर कशा तर नेमताना होते नुसत तच म्हटलं ुहत नाही जाऊन यायचं म्हटलं तशच त्या निमतान बाबा कामाच्या निमता जातो तर चालत
हा
पाऊस आहे का तिकडं
नाही नाही कालच तेवढा झाला तिकडं
नाही उडपाऊसच नाही
हा हा
पडत नाही असं दोन चार वेळ तर झाली
हा हा इकडे पण तसच होत होत तरी पण काल थोडा पडला रात्री थंडी वाज लावली होती फ्यार लावल्यावर
हा का बाकीकड कस तरी वळवाच्या पावसासारखं का जोरदार पाऊस झालाय
झालाय कोल्हापूरलातेन पाऊस भरपूर झालाय मध पुण्याला झालाय हा हा
जोरत म्हणजे पाऊस आलाच नाही तेवढंच अस जरासा झरमाट आला होते नाही तर वातावरण होते आणि जात
हा हा ते वार सुटलं ना ते ढग फिरतात ना
राहतोय का तुला सोडून पोरगं
ते राहते
दुपारपर्यंत
हम्मम अकरा साडे अकराला जातोय ना तोपर्यंत राहततो य मग विशाारलालला त्याला धवाकण्यात जाणार आहे म सांगून आले मग बस पुतक
हम हम हम ह मग किती वाजते तुला घरी जायला
अकरा साडे अकरा वाजतेत
तपाची शाळाय
अजून एक पंधरा तारखेपर्यंत
हो का मग तुल सुट्टी नव्हतीच
होती
हम हा मुलं नसतील आता
मुलं ना नसत्यात ह
नसत्यात मग तुम्हीच जाऊन बसायच तुम्ही दोघे काय करताय
हम्म बसायचं लिखाण ते नसते मॅडमांचं त्यातध नाही नाही
त्यांंचनेच करायचं
हा
कुल आणतात का मला करून दे एवढं न ते असं म्हणतात अ ह तेच म्हटलं मुलं नसल्यावर पण आमच्यात पण असतील शाळासवरू पण शाळाच लांबाय घेत ना त्याच्यामुळे काय समजत नाही
हा हा नाही शाळा चालत सगळीकड
अंगणवाडीला जास्त ज म्हणजे मॅडमांना तर सुट्टी नसते अजिबत
पंधरा पंधरा दिवस असत्या म्हणजे मला सुट्टी असली मॅडमनी पंधरा दिवस घ्यायचं मॅडमना सुट्टी लागली की पंधरा दिवस शाळा आपण घ्यायच असं असते
हा हा तस मॅनेज करायची पण शाळा चालूच ठेवायची
मुलं येु देत नाही येुदेत
अा तरी आहेत का एक वीस तीस सुर्मुल
हवीसत क
रोज
हम्म
हम् हम्
एकदा रुटीन बसले की येतात ना आता सुट्टी घरात त्यांची मोठ
हा ते तरच बारकी पोरं जर जमवतातच नाही जायला हम् त्यांना नाश्ता पण करायचा आणि जेवण पण असते ना बारा वाजता नाश्ता करायच असते
हा बारा वाजता नाश्ता आणि दोन वाजता जेवण
हा तस तस सुरू झालंयथं आमच्यात पण
हा पहिल्यापासूनच येत असं ते
अस आमची पोरषाजच चन होतोय
हम् हम्
आता मध्ये एकदा आम्ही कशासाठी तर गेलेलो ललेगेल झालं त्याला ते्हा तिथं मॅडम नाश्ता करत होत्या ना
हा हा
कमल माचर
हा हा
ते धान्यदान द्याताल बंद केलेत पाक
हा ते आता सुकडी आल्या नाय
हा हा ते गरोदर महिलांना पण देतात ते
हम्म ते बंद झालं आता सुकडी नंतर ते असं मूग डाळ आणि तांदूळ मिक्स असलेला प्रीमिक्स असते तूर डाळ आणि तांदळाचं हा खिचडीचं
आम चकन दिलेलं मीला देत होते बा
हम् हम्
बिस्किटचे पुढे होते ते शेतावरीचे बिस्किट असते ना ते आयुर्वेदिक बिस्किट
आहेत काय नाही माहित आता बंद झालं असेल ते
आता बंद झाला असणार रक्त रक् काही मग लोबिन काय असते वाढायसाठी घर तर बायकांना चांगले हो बंद बिस्केट आगो चो पण लागत होते आयुर्वेदिक वि ती बिस्कट दुकानात कुठ मिळालीच नाही परत
हा हा मग महिन्याला देत होती तू
हम्म महिन्याला पाच पुढे देत होते
हा हा मग चांगलं आहेक
हम्म च पण होते ख ते बिस्किटच परत मिळाले नाही
हा हा
भारी होती आता गर्द महिनन पण सुकडीच आहे
हा आ अस पुडीच आहे
खातात ना बा का
् कोण खात
ते
कोणत ते डाळ भात तेवढं करत असतील खिचडी
हा ते खिचडी चांगली होत्या मी एकदा ते करून बगतलो होतो आपलं डोळं जायचं म्हणजे घायला लागत जरा तेल तर म
हा फोडणी जरा घालायला लागत त्या नाही
हा तेल कांदा आपल्याकडे पत्त्या फोडणे केलग नाही
हा
त्यात मवरी तिनं असत्या पण ती तेलात परतलेल्या नसत्या कच्च्या असत त्यामध्ये
हम् तेच कि तेलात टाकल्यावर कसं अस
तडतड उरली तर ते चांगली वाटते आणितर कच्ची कच्चीच लागते त्याच्यामुळे जर चव हे होतं
हा
आणि काय म्हणतीसं बघ ट्राय कर आणि नाहीतर फोटो स्क्रीन शॉट ते काय काढ आणि ग्रुपवर टाक त्याशिवाय तुला दुसरं पण हे होणार दुसऱ्या नंबरहून कॉल करता येणार नाही
होय होय
आता बघ आणि मग मला साधा कॉल आणि मग कर काय फोन तुझ्या राहायला कॉल करायची तीन कॉल आहेत वाटत तुझी आहे ना. माझाज माझा एक राहिलय तुझं तीन करून नंतर थोड्या वेण केलीस तरी जाते दहा वाजता साडे दहा वाजता हा ठीक आहे चालतंय ठेवू.